हॅलो. हा येतोय का आवाज?
हो, हो. येतोय.
बोला.
कुठल्या आहात? म्हणजे एकमेकांच्या सिटीची माहिती द्यायला.
हो. कसंय, तुमच्याकडे पाऊस- पाणी वगैरे? हो, ना. आमच्याकडे पण चांगल्या चालूय.
अच्छा. कुठल्या आहात?
हो. नाशिक- नाशिक, नाशिकलाय मी.
मी स्वतः पण नाशिकलाचय. बघा, नाशिकल- नाशिक मध्ये, नाशिक मध्येच आपण बोलतोय. कदाचित, माझा आवाज रफ वाटू शकतो. ती सवयीचा भागय माझा.
ह, ह, ह, ह. नाही- नाही, काही प्रॉब्लेम नाही.
हं आ. ते आता ओळखीच्याना माहितीय. अननोन अ लोकांना असं वाटतं, क मी र खूप वस कडक किंवा रफ बोलते.
नाही - नाही अव चांगलंय. म्हणजे थोडासा व्यवस्थित पण वाटलं पाहिजे ना म्हणते.
नाही तो सवयीचाच भागय. म्हणजे पहिल्यापासूनच.
ह ह ह ह.
असा कोमल आवाज असा प्रकार जास्त तर होत नाही. हा.
काय? हाऊसवाईफ नाही मी टिचींगमध्येय टीचर एज्युकेटेड होत माझ प्रोफेशन.
कोणत्या, स्कूलला?
अ नाही, फ्लाईंग कलर्स, म्हणून होती.
हा, हां.
कुठला होता? हो.
अच्छा.
हां.
तेच. तुमचा, काल पण मेसेज होता वाटतं ना?
हो. होता पण ऍक्च्युली ना, जमत नाही थोडसं. म्हणजे कामात लागून गेले ना. म ते विसरून जातं माणूस. इथं, कॉन्स्टटच ठेवायचं होत.
हा, ते पण. मी पण बाहेरच होती, दिवसभर. मग आणि संध्याकाळी मग असं कंटाळा आल्यासारखं.
हो, अन्- आणि पावसाच्या ह्या वातावरणामुळे ना जास्त कंटाळा आल्यासारखं होऊन जात- फत बसून राहावं असं वाटतं, काहीतरी काम नको.
आणि बाहेरून आल्यावर तर जास्तच कंटाळावाण वाटत. हं.
हो.
मग तुम्ही अ.. म्हणजे आता टीचिंग फील्ड म् मध्ये- म्हटलं म्हणजे आता रिटायर झालाय की काय?
नाही, नाही, नाही, नाही, अजून चालू आहे ना.
चालू आहे मग, बिझी याच्यात वेळ कस मॅनेज करता?
ऍक्च्युली मॉर्निंग टाइम ची स्कूल असल्यामुळे आफ्टरनून ला आहे वेळ ना. म स्कूल असते अडीच नंतर काही नाही मग फ्री असतो माणूस आपण.
हां.
सगळेच थोडी वर्क आउट असत ना?
नाही मोस्टली याच्यावर मला आ- आतापर्यंत भेटल्या, त्या सर्व हाऊस वाईफच आहेत, फक्त काहीतरी अशे- कलागुण आहेत तर ते अ सांगतात.
जे आणि कि- किती वेळ पण असं झोपून पण राहणार किंवा बसून राहणार आहे, थोडसं काहीतरी पाहिजे. आपल्या थोडीशी चालना दिली का बर असतं ना.
आणि थोडस कसं आहे, आपल्या सर्कलपेक्षा थोडा- ओळख् अनोळखी लोकांशी बोललं का थोडं अजुन वेगळं-
वेगळ. बोलण्याने कसं कम्युनिकेशन जास्त वाटतं ना?
हां, नाही तर थोडस माझ्यासारखे पण थोडं- म्हणतात ना, अनोळखी लोकांशी जास्त कम्युनिकेशन तर करतच नाही. तिथे हा, प्लेटफॉर्म चांगला वाटला मला.
हां, नाही मला हे आवडतं, उलट जेवढं पण बोलायला सांगितलं ना- तेवढं आवडतं बोलायला पाहिजे मला, असं शांत बसलेल नाही आवडत. म्हणजे कुठे पण गेली ना, तर मी स्वतःहून बोलेल स्वतःहून हे करेल असं.
नाही, मी बोलते, पण आपल्या सर्कलमध्ये बाहेर गेलं का बोलती बंद. कारण की, कोणत्या विषयावर बोलायचं-
हां, हां, नाही समोरच कस आणि ही टीचिंग फील्ड कशी असते- आपण बोलण्यातच बिझी असतो, आता टीचिंग मध्ये म्हणजे कस आपन फोर्टी मिनिटच लेक्चर घेतो त्याच्यात आप- पण तेवढ मुलांना शिकवतो, त्याच्यामुळे ती सवय पडून गेली मला, मला-
हां हां.
तेव बोलायला लागत.
हा तेच त्या फिल्डमध्ये -
हम्म.
एक्सपर्ट होऊन जातात ना.
हो.
मग तुम्ही असं कोणत्या पेसिफिक एरियात राहता तिकडे, आकाशवाणी वगैरे कुठे?
नाही, नाही, मी इकडे सातपूर साईडकडे राहते.
अच्छा, जवळच ये मग.
जवळ नाही काही दि ते
अ जस म्हटलं- म्हणजे आता कालपासून मेसेज झालेला, म्हटलं यांना पहिले कॉल करू दुस-
हो, आलेला नाही ऍक्च्युली ते चालूच असतं ना म्हणून मग- कन्फर्मेशन पण भेटलं पाहिजे ना, हो. आणि समोरच्याचा पण वेळ तेवढा मॅनेज झाला पाहिजे.
हा त्यांचं पण काहीतरी असतं आणि आपलं पण काहीतरी असतं मग दोघांच्या ह्याच्यात. तर नाही बसलं तर होऊन जात मग आता मला वाटतं काल. मी कोणाला तरी मेसेज केलेला त्यांचा रिप्लाय आलेला मी काी आता जेवण बनवते.
हा हा हो मग ते कस सात नंतर सगळ्या लेडीज बिझी होऊन जातात ना मग कोणाचा टाइम कसा कोणाचा टाइम कसा? शक्यतो सात नंतर मग मी पण अव्हइड करते.
हा ते पण आणि फॅमिली पण घरात येऊन जाते ना. आणि ग्रुप वर तर कधी कधी म्हणजे साडे दहा अ नाही वा म्हण. कला थोडी झोप येत असते.
येतच त्यानी स्त्री कशी? हा दिवसभर लेडीज ऍक्च्युली थलेली असते ना मग तिला फक्त मेन म्हणजे झोपायला पटकन लागतं बसं.
हा. आणि काहीना झोप येत नसेल तर मग त्या रात्रीच असं मेस
हा मेसेज कर पण ते चांग कधी कधी असं वाईट वाटतं का एवढं लेट कोणाला कॉल करणं चुकीचं आहे ना मध्ये
हो.
ते फ्रीजरी असल्या तरी पण मग ते वाईट वाटत. ब त्यांना पण फॅमिली टाइम असतो ना पण कॉल करायचा.
हो. आणि नाही आपण करतच नाही शक्यतो आपण आठ नऊ नंतर कोणाला करतच नाही. खूप आपल्या जवळचे असतील काही इमर्जन्सी असेल तर करतो आप
करतो हो आपण आपल्या फॅमिली मेंबरला पण पटकन फोन करत नाही ना शक्यतो.
हा मेसेज टाकतो आपण पहिले काय करतोय.
काय नाही मेसेजवररच सगळं होतं आता
हा मग त्यांचा तिकडून रिप्लाय येतो का अरे हा आपण बोलूया आता कारण की ते कुठेतरी असतील आपण कुठे असतो.
हो तेच ना काय? कारण टेक्नॉलॉजी आपि बोलतो. हो. तेच ना टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. ध्या त्या मोबाईल सगळं मित आपल्याला बाहेर. गरज पडे आता तर आता झिप्पोमुळे तर म्हणजे जे ऑनलाईन ट्रा हे होतं त्याच्यामुळे पटकन माणूस दोन मिनिटात ती बसत. तू घरात घेत नाथ पहिले तरी बाहेर आणायला जाण्यासाठी जावं लागायच.
शोधत बसावं लागायचं एक गोष्ट हम् आता कसं आहे. ह आणि काही पण म्हणजे मोबाईल म फक्त सर्च करत. तुम् तुम्हाला काय? कसलं उत्तर हवं ते पण भेटून जातो हा.
भेटून जात तुम्ही एक क्श्चन टाकलं क तु्हाला त्याची दहा आन्र देत. त्याच्यातून आपण सिलेक्ट करायच कोण? आन्सर वरोबरे बघत असं सगळ्याच गोष्टी
ही गोष्टी म्हणजे आता बघा कोणी पेशंट असेल त्याला घरात दूध बना वगैरे हवा असेल. केली ऑर्डर
लगेच म गरज नाही. आपण पण आता पाणी बस जात नाही ना शक्य दोघं लगेच ऑर्डर मारलं क लगेच दारात येत ते झालं किंवा मग आता ओला उबर झालं. कुठे जायचं असल तर आपण पटकन दारापासूनच गाडी करतो ना
हम्म
आणि लोकेशन पण समजत.
हो आणि ते सेफ पण आहे.
सेफ येत थोडसं म्हणजे ऍक्च्युली समोरला आपण कळतं का ही व्यक्ती कुठपर्यंत पोहोचली असं
ह
केष ना
तेच आहे म्हणजे कस आहे आपल्याला काही गोष्टींसाठी चांगलं पण आहे काही गोष्टी आपण त्याच्यावर डिपेंड पण झालोय. आपल्याला कंटाळा येतो घराच्या बाहेर निघण्याचा.
हो तेच ना मोबाईलमुळे सगळ्यात जास्त असं आळशवून गेलेलो आहे आपण फक्त मोबाईल घेऊन बसायचं. होन जात पहिले आपण पुस्तक वाचायचो आता कोणीच पुस्तक वाचत नाही.
म्हणजे आपल्या शेजारी कोण आहे याच्याशी संबंध
नाही आजिबात
आणि फ्रेंड सर्कल पण शेजारी शेजारी बसलेले असतात. पण गप्पा वगैरे नाही.
मध्ये रील बघत असणार सोशल मीडियावर आणि आपण रील बघत अस सर
हा आणि आत्ता जे छोटे छोटे पिल्लू त्यांना तर खाऊ घ
घालायचं तर ते पहिले मोबाईल हातात हो ते पण आहे.
आणि मग नंतर ती अ मोबाईलचा ऍडिक्शन सोडण्यासाठी अजून धडपड. ह
देतानाच पहिले मोबाईल नाही दिला ना लहान मुलांना तर काही वाटत नाही.
नाही पण बाकी मागतात हट्टीपणा पाहिलाय मी कारण की आमच्याही आजूबाजूला आहेत ना. त्याच्याशिवाय जेवणारच नाही मग त्या आईला नाहीलाजून जातो द्या थोड्या वेळ आणि मग ते कसं बघण्याच्या नादात जास्त खात राहतात.
बघण्या हो ते प
हा. तर त्याच्यामुळे आपण तर नाव पण नाही विचारलं एकमेकींना
अ नाही ना तेच ना
नाव काय?
अ माझं नाव दिव्या आहे. दिव्या दिव्या हो.
हा माझं सुचिता आहे. तर आपण बोलतोय पण आपल्याला एकमेकीचं नाव पण नाही माहती.
नाही पण हे छान कम्युनिकेशन छान होतं नाही त्याच्यामुळे मला छान आवडत. हम्म.
थोडसं कसं आहे मला पण सब्जेक्टने सापडत समोरचेशी आता तुम्हाला सवय आहे. तुम्ही टीचर फिल्ड मध्ये आ तुम्ही पटकान हे करताय. मला असं होतंय की मी आता काय बोलू.
तेच ना पाऊस कसा व्यवस्थित पडला ना तर बर होईल. थोडंसं. पाणी नाही एक तर हो होणा
तर ड्रेनेज पाईपचं पाणी येत आहे लिटर स्मेल येतोय.
हो ना.
हो ते म्हणजे अर्धा पाऊन तास तर असं सोडून द्याव लागतं. मग त्याच्यानंतर थोडस भरल्या जातय वापरण्यापुरता. इतकी बे कंडिशन आहे कंप्लेंट केलेली आहे पण अजून. मला वाटतं पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला.
चल नाही झालं
हमाम.
ळू आता गव्हर्नमेंट पण कुठे कुठे लक्ष दिलं.
पण तोपर्यंत पब्लिकच्या याच्याशी खेळ होतो ना हेल्थशी. किती आजारी पडताय इकडे आम. च्या एरियामध्ये तर ते वाचल्यापासून तर ते पाणी प्यायची इच्छा नाही होत.
हा ना.
आणि आपण बाहेरून किती पाणी आणणार ना. प्रत्येक गोष्टीसाठी पाणी लागत असंय. आता कंप्लेंट तर करणार आहे केलीत बिल्डिंगवाल्यांनी. प्रत्येक ह्या एरियाच्या जेवढ्या बिल्डिंग आहेत सर्व्यांकडून क. ्लेंट गेलेले आहेत पण लवकर लवकर नाही करत ते. ह अस होऊन जात आणि त्याच्यात आता पावसाचे दिवस आहे अजून. तर ते हा तर ते अजून डिले होतय. इडे पाणी जिथे जिथे खोदलंय त्यांनी त्या ड्रेनेज पाईप आणि हे पिण्याचे पाप. त्याच्यामध्ये ते पाणी मुरतय.
हो तेच ना. ठीक आहे चालेल आपला एक मिनटं वरच झालेलं आहे आता आपण परत कॉल करू वाटलेस. अकरा मिनिट झाले हो.
हो हो.